हो हा येतोय ना आवाज नाही आहे. भैयाला सांगून दे ना आता घेऊन हा तेच ना. ह येतोय आवाज हा येतोय ना आवाज.
हा येतोय.
काय चाललंय बाकी? तब्येत वैगरे आवरलं बाकी स्वयंपाक वैगरे हा उशिरा सात आ उशिरा जेवतात का तुम्ही थोड?
आवाज अस स्लोत.
स्लो येतोय एक मिनिट एक मिनिट आवाज तर फुल हाय हॅलो हा येतोय आता? येतोय हा ते काय रेंजचा वैगरे प्रॉब्लेम होऊन जातो वाटत. हम्म तेच ना ते तेच म्हटलं आरोग्याची काळजी आपण आपली आपलीच लवकरच घ्यायला पाहिजे ति ही पासून हम्म. तेच ना त्यासाठी तुम्ही काय करता म?
काय नाइ बघा. अं आण शकत तर टाईम भेटतचं नाइ बघा कामातून पण तरी खानपान वगरे तर असतं बघा मोड आलेले कडधान्य वग रे तसलं जास्त प्रणात खाते जास्त तेलकट
त करू शकतो आपण हां बाकी मग हा तेलकट हा हम्म. तेलकट गो गोड गोड वैगरे पण कमी करता वजन करणे हा ते.
अम्म एवढं नाइ ना माझं वजन त्यामु नाइ मी एवढं लक्ष दित हा फक्त शुगर साठी कसं पाळायला लागतं ना बऱ्यापैकी तरी गोड
शुगर असली म्हणजे म ते आहेच शुगर असले तर मला पण मग ते गोड तेच्यामुळे हम्म तेष ना म ते मोड आलेल कधान्य पण खूप जास्त खाण्यात आले ना ते पण युरिक ऍसिड वाढतं ते सुद्धा एक दिवस आडचं खायचे
हो आणि आता महागाई वगरे किती बघ तना त्यामुळे जास्त भाजीपाला जमत नाइ आणायला
आणि तेक ते पण खाल्लेच पाहिजे ऍक्च्युली म्हणजे एक वेळेस भाजीपाला असल त एक वेळेस अ हे पण मग कस होतं कधी कधी काही काही वेस काय होत नाश्त्यातही ते होत, आपली कुठली तरी डाळ येतेच. साध्या वरण भाजी रोज खाणारे आहे. तर म तो प्रश्न येतोच हा.
आणि दररोज का असं काय खायचं असं पण विषय होतो कंटाळा येतो ते ते तेच आणि डाळी खायच्या म्हनलं ना उन्हाळ्यात तो डाळीचं कसं बाबा डाळी आता महागाई पण वाढल्या आपण म्हणतो पण डाळी वगरे खायचं म्हणलं उन्हाळ्यात कि पित्ताचा त्रास
हो भरपूर होतो ना.
त्यामुळे जास्त प्रमाणात डाळी
हम्म आणि भाजीपाला इतका महाग झालाय आणि चव पण नाइ देत उन्हाळ्यात भाजीपाल्यां
हो ना.
तेच होउन जात म काय खायचं नेमकं
आणि उन्हाळ्यातला भाजीपाला पण असा वेगळाचं लागतो आणि अर्धां नीमा त्यात ना सडलेलाच असतो. हा मग पेंडी घ्यायची का नाही तेच समजत नाही.
पाणी मारून
उरून फक्त अशी टवटवीत दिसते. आपण जेव्हा ते सोडतो आतमध्ये बघ तर सगळे अंस खराब झालेलीच असते भाजी.
घेलना तो चांगला हाय. पण पाणी मारून मारून आता तर जो काहीतरी ते लिक्विड मध्ये टाकतात बघा आणि ते एकदम फ्रेश होतो. काहीतरी केमिकल. त्यापेक्षा ते असं वाटत त तो कोमेजलेला असला तर प चालेल.
हा मी तर काय करते, ज्या दिवशी भाजीपाला तिथं टवटवीत सगळा भाजीपाला टवटवीत दिसेल ना, त्याच दिवशी कालवनाच आणून
हा हा तेच.
आणि फ्रीज असल्यामुळे सुकत पण नाही जास्त लवकर. पण पावटा वगैरे म्हणला ना फ्रीजमध्ये ठेवला तरी कधी कधी सुुकतोय.
हा मग ते तर आहे. म्हणजे साफ करून जर ठेवल्या पालेभाज्या तर मग नाही सुखत, म्हणजे पिवळ्या नाही पडत. तुम्ही मुळासकट जर ठेवणार न निवडता ठेवल्या, तर मग होतो ते.
तेचना.
हा आणि पालेभाज्या पण तरी पण, लवकरच संपलेल्या बऱ्या. मग ते
हो. मी तर करायचे असेल ना समजा, आज भाजी करायचीय तर आज पेंडी आणली ना आजच्या आज करून टाकते सगळ. पण एक पेंडी घ्यायची आप पण एवढी माहगडी. तीस चाळीस रुपयाला एक पेंडी भेटते, आणि दोघा पण आम्ही दोघंच असतो ना, एवढा आम्हाला संपत्
दोघांना संपणारच नाही ना, दोन जणांना कुठ खाना म ते नाही नाही, नाही त्यापेक्षा मग दोन टप्प्यात कराय च आणि एखद द्वेस पराठे असं करून टाकायचं. असही होऊ शकतात.
आणि दोघांसाठी काय हो म्हणून आणि याना आवडत नाहीत ना परा ठे मंग आपल्याला करा, ह्याना नाही कर, हा ना. आणि विषय कसा होतो, दोघं जे खाईन तेच बनवायला लागतं. हा बाबा तुला आवडत नाही, मला आवडत ती गोष्ट नाही करत ते किंवा तुला आवडतेय, मला आवडत नाही ते नाही करता येत.
च किती अन खायचं किती दोन जणांमध्ये असा तो तर विचार होतो. त्यामुळे तो ते पण एक होवुन जातं. आपण आपल्या आवडीचं चला ब काय करायचं मग आपण आपल्या आवडीत पण जपत नाही. पण कधी मधी करून बघायचं थोडस. करायचं, खायचं हा.
हा करते नां असं कधीतरी. पण अस कसं ही ड जगा, सिटीत म्हटलं की मग हा बाबा ही वस्तू नाही, ती वस्तू नाही, आपण काही सगळी भांडी घेऊन येत नाही ना.
त सगळं म्हणजे, बाहेर जायचं म्हटलं तर सगळ थोडं संसार
हं. कस आपण बाबा किती दिवस राहणारय. आता किती दिवस नाही आणि रूम पण सारखे चेंज करत असतोय आपण.
कमीत कमी अकरा महिन्यात तर होतेच.
हो. पण त्यामुळ, जास्त करून नाहीच हे करत.
हा, तेच ना.
आणि घरी गेल्यानंतर मग करतो की. घरी भरपूर वेळा, काहीतर वेगवेगळे पदार्थ करून खायचे.
भरपूर माणसं असले की जमतं पण उत्साह पण वाट
हा आणि जास्त माणसाच कस होत पण व्यव तसं दोघांच करायच म्हटलं कि काय बनवु, काय नको, आणि जमत पण नाही व्यव चिप अंदाज लागून येत नाही.
लागुडी
आणि गेलो, जरी आपण गेलो बनवायला, तरी हां बाबा कमी तरी व्हानार.
नाही त जास्त, ते त आहेच. हं, नाही त्यासाठी काय करायचं, एक बरोबर झालं का साधारण ना माप काढून ठेवायचं, नाही त काही काही बायका काय करता मुठीने अंदाज काढतात.
हां, मी तेशीस कळते, पण आत कस होत कधी कधी माहिते का दळनाव पण असता. जर, दळंना मोट दळ असंल क नय, की त्यात पण अंदाज लागत नाही.
हं त्याला साधारण हे प एक लिटर ज्याच्यात मावतं ना साधारण. पातेलं असो, काही एक लिटर मध्ये साधारण एक किलो बस्सं. मंग ते मी त्याचं पायके ना म आणि सुनेला तेच सांगितलं मी. हे दह्याचं पॅके तिला मोजून दाखवलं, म्हणजे अंदाज काढला, म्हटलं हा एक किलो मावतं. ते बाजूला ठेव माप सापडलं नाही सापडलं, त निघून येत त्याच्यात आसं एक् कुठलं तरी आपलं घरातलं भांडं आहे ना त्यात माप काढून घ्यायचं साधारण. नजे येऊन जातं हां, साधारण एक लिटर ज्यातत मावतं ना ते एक किलो बसून जात.
आमचं कसं झालं आता आम्ही नवीन नवीन शिफ्ट झालो ना, मग आम्हाला काय माहितच नव्ह हे असं करायचं वगैरे. म आम्ही काही व्यवस्थित आणलच नाही की बाबा हे लागल आम्हाला तेला, आणि एकच गोष्ट आणाय परत डबल गावाला जाय चं, हे राहिलं बाबा गावाला जावा, नाही ते राहिलं जावा जावा, नाही ना बरं पडत. आणि सुट्टी असते आपल्याला कधीतरी.
मी तेेत आहे, हां ते त आहेच भरपूर कामं असतं जरा. नाही, काय क म्हणजे ना ते एक वो आपण जेव्हा येतो, राहतो, मग एकेक वाटत जातं ना ये अरे हे घ्यायचं आहे. हे पाहिजे, ते पाहिजे, सगळे जेव्हा राह तो खूप दिवस, आणि काही काही गोष्टी चालून जातात. आता समजा भरपूर प्ले स् वगैरे ची काही गरज नाही, आता पाहुणे आले का सळं डिस्पोजेल एवढं छान छान मिळतात. डिस्पोजेबल आनायचं आण् ते वापराय
आम्ही तसंच करतो, जास्त प्लेटा वगैरे काहीच आणले हां जर जास्त पाहुणे आली ना, दोन दोन जेवायला घालतो. पण ते कमी भांडी असलेली वर का ते सिटीतने किती धूळ वगैरे असते बघताना.
करायलाही, ठेवायलाही.
हो, आणि ठेवायचं वगैरे प्रॉब्लेम. सिटीतनी किती छोट्या छोट्या रूमा असताता. ईथे ठेवायचा प्रॉब्लेम आहेच, त्याच्याव धूळ ग
हो ते वेगळं, सगळंच असत.
लई प्रॉब्लेम असतो सिटीतऩं. आपण म्हणतो बाबा सिटीत राहायच
राहायचं, सोपं नई ए ते. खूप महागडं ए पण आहे महाग ड पण ए, आणि हे पण आहे. तेच्यामुळे मग ते, असेच पर्याय निघत जातात, जसं जसं दिवस चालले जातात. तसं तसं पर्याय निघेत जातात ते कळत जातं आपल्यालाही बरोवर जेवढं आपलं अनुभव येत जातो, त्यातून शिकत जातो, होतं बरोब मामिज करायला शिकतो आपण. आणि असं समजा आलेच आव नि ना त सळं डिसोजेल असतात. सहांचं अस एट भेटतो व आता डी मार्ट मध्ये वगैरे तसगळं भेटता. सानचा सेट घेऊन यायचा तेव्हाच वापरून आले पाहुणे एखादी प्लेट असं ठेवून द्याय समजा जास्त पाच सहा आले तर मग
पण ते बॉक्समध्ये आपण एकदा बॉक्स मदले फोडलं ना, बाॅक्स मदी पण कुठन ना कुठने खराब होतात आओ.
हा नाही पाच सात त्याच आणायचं आहे जास्त नाही आणायचं आहे मग कधीमध्ये हा हा प्लेट
हा युजन ोऊ आल्या का
प्रवाला आम्ही आता अता एवढे भांडे असून आम्ही आता काढत पण नाही नाही नाही. नही आणायच्या आपल्या यूज अँड थ्रो च्याच आणायच्या.
हा त्या बऱ्या पडतात आणि नाही एवढं कोणीे तसत सिटीत म्हणलं की जास्त कोण आपल्याकडे येत पण नाही. आपण गावाकडे गेलो का नाही हां गाव वा कडे गेली की सगळे एकदम येत नाही हा आली ना दोघी तीघी येतात तेवढ पुरत आलीकडें असते. आपण काय करतो जेंट्स ला आधी घालतो मग आपण लेडीज जेवतो.
ह ह दहा मिनिट झाले आपल्या कर तू कॉल ति आ हॅलो हां हां
ह